अगं कट केला मी इकडन कट करत नाही तेवढ्यात तुझ्या तीकडंन कट झाला ना हा झिरो मध्ये पकडला गेला माझा
हा
हो
कस काय मी तर रिफ्रेश करून कॉल केला परत तुला
तू केला ग पण तू मी तुझ मी तू क कॉल के मी बोलली ना चालेल चल ठीक आहे म्हटलं मी तिकडे बॅक ॲप वर जात ऍपवरच होती तो क्लिक होत नव्हतं आणि कट करली तेवढ्यात तुझं तिकडनं तू कट केला तुला वाटलं मी कट केला असं आणि हा गेला झिरोमध्ये म्हणजे माझा कट कर मी कट केला असता ना कॉल मी कट करत होती पण तो होत नव्हता तू कट केला म्हणून डायरेक्ट तो झिरोमध्ये गेला
नाही बहूतेक नंतर नंतर होईल कारण कधी कधी होतय तसं माझा पण एखादा कॉल ना झिरो पकडला गेलाय पण रिफ्रेश केल्यानंतरन परत टाइम दाखवलाय तिथं
अगं आज दोनदा झालेल हे दोनदा कॉलच दोन दोन कॉल ला झालेल आहे असं
हू मग काय माहिती नेटवर्क इश्यू पण असेल होईल बघ थोड्या वेळानी कधी कधी टाईम येत नाही
तेच ना हो उगीच एवढं बडबड करून जातं ना ग वाया
मग काय तर एक तर दहा दहा मिनिट म्हटले तरी एक एक तास कधी होतात कळत नाही
अ कळतं नाही
नाही होईल पण रिफ्रेश कारण माझ पण दोन वेळा पहिले तसेच झाले होते परत आले नंतर टाईम तिथं हो आता काल पासूनचे कॉलचे तर टाइमच दिसत नाहीये मला पण येईल थोड्या वेळाने री फ्रेश वगैरे केलना येतं ते
बस बस
दिदिचं पण तसंच झालेल असला असला की तिथं हेच दिसत नव्हते टाइमच दिसत नव्हता
हू हू मला ना कम्प्लीट होण्याशी मतलब झालाय
हा ना
टाळ आता बघ ना मी तिला तेच बोलली म्हंटलं तिला मी तेच बोलली म्हंटलं अगं तू विचार कर म्हटलं आपला कॉल झाला ना आपलं तुझं तोड इकडे माझं तोंड तिकडे आपल्याला वेळ नसेल म्हटलं बोलायला म्हटलं खरं तेच झालं तीन दिवस झाले एक एक कॉल हि नाही एक मेसेज हि नाही
हो ना म्हणली होती मला, की मला वेळ भेटेल, तसं मी तिला कॉल करेन, म्हणून पण, तुझं पण टास्क चालंल, म्हणून ती गप्प बसली, की असं नको व्हायला, की तुझं, इथं कॉल चालू आहे अन ती कॉल करील परत
तेच ना
म्हणून म्हणली, आता ते पहिला, टास्क होऊ देत फोनचा, म्हणजे कोणाला प्रॉब्लेमच येणार नाही परत.
तेच ना
काढायच एखादा वेळ आता, वेळ काढावाच लागतो बायकांना तर, वेळत नाही
तेच- तेच ना
आमचे दोन हजार एकोणीस आणि वीस वर्ष तर, असे डेंजर गेलेत ना
हो- हो एक तर ते, दोन हजार वीस -एकवीस मध्ये झाला, एकोणीस
ए, आवाज येत नाहीये गं, तुझा
हॅलो
खूप लांबून येतोय, म्हणजे
हॅलो, हा मम्मीचं केव्हा झालं? ते दोन हजार वीसमध्ये ना?
हा, दोन हजार वीस, पण एकोणीस पासूनच हॉस्पिटल चालू झालं होतं.
हो -हो
म्हणजे, संक्रांत झाली ना, एकोणीसची नंतर मग, तिला ते, थोडासा त्रास, जास्त जाणवत होता
म्हणजे, आम्हाला कळायलाच उशीर झाला, तिला पण कळायला उशीर झाला, तिला काय वाटलं, हे रेग्युलर असं तय काहीतरी होत असतंय, होईल नीट -होईल नीट करत, तिने खूप अंगावर काढली
आणि कसं, तिला सर्दी कायम असायची, थोडंस जरी वारं वगैरे झालं सर्दी असायची नुसती, पण त्याच काय, असं त्रास वगैरे होत नव्हता तिला पण त्यावेळेस कसं, खूपच त्रास झाला, वीकनेस वाढला आणि ते नंतर न खानपिनच बंदच झालं ना, अव काहीच पाणी पण जाईना, घशातून खाली. नाकातून बाहेर येत होतं, ते परत, काही पण खालेल्ल
म नंतर, ज्यावेेळेस डॉक्टरांकडं वगैरे गेलं, चॉ म्हणजे चेकअप वगैरे केलं, म त्यांनी सांगितलं की तिथं काहीतरी दिसतंय, आपल्याला ते ऑप रेशन वगैरे करता तर येणार नाही, कारण तिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, खूपच श्वास नलिका आणि अन्न नलिका का आहे, त्यामुळं आपल्याला तिथं डॅमेज हो डॅमेज व्हायची शक्यता असती काहीच करता येणार नाही, म्हणले त्या तिथं, मग नंतर शेवटी म दुसरा डॉक् डॉक्टरांकडे दाखवल्यावर, त्यांनी म्हटलं की मला असं शक्यता वाटते, की कॅन्सरच असेल, म्हटलंय त्यांनी निदान म त्यानी, नंतर ते, थोडंस काढून घेतलं, वर्णच आणि ते, टेस्टिंगला पाठवलं, लॅब मुंबईला म तिथून, आले रिपोर्ट की, डायरेक्ट फोर स्टेजचा कॅन्सर आहे, म्हणून
हम्म हम्म
म्हणजे पहिला नाही, दुसरा नाही, डायरेक्ट चौथाच. तेव्हा कसं आमच्या घरात पहिलाच आजार असल्यामुळे सगळेच जण जास्तच घाबरले होते. पण त्यात आईला आम्ही सांगितलं नव्हतं की असं काहीतरी झालंय. मग नंतर काकांनी वगैरे पप्पा आणि काकाचं बोलणं झालं मग त्याच्यावरनं पळापळी चालू झाली. कुठलं हॉस्पिटल चांगला आहे. कोणाला विचारा याला कॉल करा त्याला कॉल करा. मग त्यांच्यात एकानी मुंबईच सांगितलं.
पण मुंबईला काहीच नाही झाली. ट्रीटमेंटच झाली नाही तिची काय चांगली. उलट वाढलं तिथं मग परत पुण्यात, तिथं आम्ही चालू केलं, दीनानाथ हॉस्पिटलला.
तिथं झालं थोडंफार रिकवर पण नंतर इतका त्रास वाढत होता ना तिला. कि नंतर ना आम्हाला सारखं ते अपडाऊन करणंच होत नव्हतं.
तिला घेऊन. दर आठवड्याला जावं लागत होतं ना.
बरोबर.
मग ते कसं नंतर तिने ते मनावरच घेतली की हे काहीच होणार नाहीये. किंवा ह्याच्यावरती मला उपचारच होणार नाही म्हणून तिने ते जास्तच मनावर घेत होती नंतर,
मनाला लावून घेतलं असेल मग नंतर या उपचाराला प्रतिक्रिया देत नसतील मग. म्हणजे मग ते हेच होतं ना मग खाणं.
तर तिला असं वाटत होतं की नाही आपल्याला मुलांसाठी जगायच आपण नसेल तर आपल्या मुलांच मागं कोण आहे. नाही तिचं वाटायचं तिला पण कसं तिला. ते नुसतं स्वतःला वाटून पण काय उपयोग आहे ना, तसं समोरून रिस्पॉन्स पण यायला पाहिजे मग, कधी कधी खचायची कधी कधी रडायची कधी कधी म्हणायची की नाही मी. बरी होणारच आहे, मला काही होणार नाही.
तर काही भावनिक लोक कसे असतात, अरे हे तीन मुली माझ्यावरच खरतात झाला आणि मी तर मला आता त्रास होन होतोच आहे. मी राहिली तर ठीक हा खर्च करून परत पुढे कसं होईल. असही काही विचार करतात, काही विचार असही करतात. माझ्यावर एवढा पैसा खर्च करताय हे आणि हा पैसा कावा ग आमचा मला. आणि यांच्या अजून या तीन मुलींच कसं करतील एकटे. असं शक्य होईल, असं हे डोक्यात आलं असेल ना त्यांच्या ल्यामध्ये परत कोणाला. अरे!
डॉक्टरांची पण प्रत्येक वेळेस तेच बोलायची की माझं सगळं पाही म्हणजे माझ्यावर सगळं घर आहे. मी नसेल तर कसं होईल यांचं, मला बरी करा मला बरीच करा तुम्ही. अक्षरशः नंतर डॉक्टर पण रडलीत‌. की बाबा एवढी वेल पावर मी आतापर्यंत कुणाकडं बघितली नाही की दीड वर्ष माणूस न खातापिता कसा जगू शकतो. हं
मग
म्हणजे पूर्ण दीड वर्ष, न खाता पिताच. फक्त सलाईन चालु होते.
अगं सेम आता माझ्या काकूला पण झालं होतं. अचानकच माझ्या भाचीचा बड्डे होता.
आवाजच येत नाहीये गं तुझा.
हॅलो.
हा हा बोल.
त्या दिवशी बड्डेला गेलेलो होतो. काकांच्या मुलाचा फोन आला. की आम्ही मम्मीला दवाखान्यात आणलेलं आहे. आणि डायरेक्ट डॉक्ट त्यांनी डायरेक्ट त्यांनाच सांगून दिलं की, तुझ्या मम्मीला. पॉझिटिव ये सेकंड स्टेजवर ये असं.
बापरे.
मग तो इतका घाबरला आणि तो, काहीतरी बारावी तेरावीचा पोरगा.
हम्म.
इतका घाबरला की त्याला ते काही सुचतच नव्हतं, आणि त्यांच्या मम्मीला ये ना. ते कसं उबजवलं कारण, तीनं गावात फेकलेली अशाच ब्रेस्कच भास झाला पण, ती गेली होती. मग त्यांना असं वाटलं मला पण गाठ आहे, नेमकं कशामुळे झाली ती. ती ना त्यांच्या जन्माच्या वेळेस माझ्या काकुला झालेली होती त्याच्या जन्माची.
हा हा.
मग ती काकुणी अशी दुधाची गाठ ये, दुधाची गाठ ये म्हणून सोडून दिली. ते काकीत झाल्या मूळ ती हळूहळूहळू
हा एकेकांचं मी तिथं हॉस्पिटलमध्ये बघितलंय. ज्यांना तिथं गाठ झाली ते, नंतर वाढत जाते दुसरीकडे. लवकर निदान त्यांना नाही कळालं की.
तेच झालं तिचं मग एवढं बरं झालं. इथेच नामक हॉस्पिटलला ऍडमिट केलं.
हा हा.
त्यांनी ना पूर्ण चेस्ट काढून टाकली. एका साईड
हो हो बघितले तसे, पेशंट मी खूप.
पण झाली मग काकू व्यवस्थित, तीन वर्ष झाली काकूला. याच्या जन्माच्या वेळची गोष्ट आहे.
अच्छा.
म्हणजे यांच्या वेळेस मी दोन तीन महिन्याची होती. प्रेग्नेंट अस हा आता तीन वर्षांचा. ती तीन एक वर्ष झाली काकुला आता नॉर्मल आहे.
हा हा. नाही कायचा होतो लवकर बरा की, कारण ते पूर्ण काढूनच टाकतात ना. पण कधी कधी ते टिश्यू राहतात, पण म्हणतात डॉक्टर.
हम.
भविष्याचा धोका आहे, पण तरी त्याला.
सगळं घेत. काहीतरी चोवीस केमो घेतलेले तिने.
हा केमोचा खाप, खूप त्रास होतो बाबा.
म्हणजे काकू डायरेक्ट लिटरली पांढरी पडली होती, केस बी सगळं गळून गेलं होतं.
हम्म जात ते, ते खूपच विषारी असतं ना ते. खूपच कि ते शरीराला भिंनत आपल्या.
तू इथे बस ऑपरेशन नंतर आमच्याच घरी ठेवलं होतं पंधरा दिवस.
हम्म.
हो.
असो त्याच्याबद्दल
हो ना.
चालेल चल नंतर